हॅलो
हॅलो हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही
नमस्कार. अ मी छान आहे आज एक मजेशीर विषय घेऊया का
नक्की कोणता विषय
पैसे वाचवणे की खर्च करणे तुला काय जास्त योग्य वाटतं.
माझ्या मते पैसे वाचवण जास्त महत्त्वाच आहे
अं खरंच पण कामा कामावले पै कमावलेले पैसे खर्चच करायचे नसतील तर कमावून काय उप बाय
खर्च करायचाच पण विचार करून प्रत्येक गोष्ट दिसली की लगेच त खेळण्या मला योग्य वाटत नाही
ह हो बरोबर आहे पण आयुष्य एकदाच मिळतं आवडत्या गोष्टी करायच्या, फिरायच्या चांगला खायच स्वतःवर खर्च करायचा हे ह तितकच महत्वाचं आहे ना -
पण भविष्यातील गरजेचाही विचार कराला न - अचानक आजारपण शिक्षण घर लग्न किंवा- इतर मोठे, खर्च आले तर
हम्म्म बरं त्यासाठी थोडी बसत बचत, असावी हे मी मान्य करते. पण प्रत्येक कृपया साठवून, ठेवण्यातही काही अर्थ नाही. हॅलो काही लोक इतकी बचत करतात, की स्वतःसाठी काहीच खर्च नाही करत. नवीन कपडे नाहीत बाहेर फिरण नाही छंद नाही. मग त्या पैशाचा, आनंद कधी घ्यायचा.
तेही खरं आहे पण उधळपट्टी करण त्यावरून वाईट -
ह हो उदळपट्टी आणि आनंदासाठी खर्च करणं यात फरक असतो.
हो का? त्याचे उदाहरण दे बर -
अं बघ समज- समज मला पुस्तक वा वाचायला आवडते. मी महिन्याला एक पुस्तक विकत घेतले तर तो खर्च नाही. ती माझ्यामधली गुण गुंतवणूक आहे.
अगदी बरोबर तसच एकदा कोर्स करण. नवीन कौशल्य शिकणं किंवा आरोग्यावर खर्च करणं. हा ह चांगला खर्च आहे ना.
पण रोज ऑनलाइन शॉपिंग करू. नको असलेल्या वस्तू घेणं हा मात्र चुकीचा खर्च
आजकाल सेलच्या नावाखाली लोक हजारो रुपये खर्च करतात.
हो पन्नास पर्सेंट ऑफ पाहिलं ही गरज नसलेली वस्तूही घेतात.
आणि नंतर म्हणतात महिन्याचा पगार कुठे गेला कळलच नाही.
हो. अगदी बरोबर अगदी माझ्या एका मैत्रिणी सारखं प्रत्येक आ - - ठवड्यात पार्सल यायचं तिचं. महिन्याच्या शेवटी - - महिन्याच्या शेवटी तिच्याकडे पेट्रोलसाठीही पैसे उरत नव्हते.
बजट बनवतो.
खरंच कस?
आधी आवश्यक खर्च लिहतो. घर, अन्न, प्रवास, मोबाईल रिचार्ज - - मग बचत बाजूला ठेवतो. उरलेले पैसे आवडीच्या गोष्टीसाठी ठेवतो.
म्हणजे आधी बचत आणि मग खर्च.
हो आणि त्यामुळे मनावर ताण राहत नाही ना.
बर मी मात्र आधी खर्च करते आणि शेवटी जे उर - - वाचवते.
म्हणूनच महिन्याच महिन्याच्या शेवटी तुझा बॅलेन्स कमी असतो.
अरे एवढं ही नाही बरं का.
खरं सांग.
ठीक आहे. कधी कधी होत.
कधी कधी की नेहमी?
अरे बाबा जास्त चिडवू नकोस आता.
ठीकाय. पण बचती ही सवय लहानपणापासून लागली तर पुढे खूप उपयोगी पडते.
हो. माझी आईही दर महिन्यात थोडे पैसे बाजूला ठेवते.
माझे भाव म्हणतात कमाई किती आहे यापेक्षा बचत किती आहे हे महत्त्वाचं.
हे वाक्य खरंच छान आहे.
आणि अजून एक - - पैसे कमवायला वेळ लागतो. पण खर्च करायला काही मिनिट मिनिट पुरतात.
पण काही आठवणी पैशापेक्षा मौल्यवान असतात.
हो का म्हणजे?
अ म्हणजे मित्रासोबत ट्रिपला जाणं. कुटुंबासोबत फिरणं. आई बाबांना गिफ्ट देणं हे खर्च नसून आठवणी असतात.
त्याला मीही विरोध करत नाही पण त्यासाठी नियो -नियोजन असायला हवं ना.
म्हणजे अचानक ट्रीप नको.
जर बजट असेल तर नक्की जाऊ ना. पण जर बजेट नसेल तर मग कसं करायचं?
ठीकाय म्हणजे तू खर्चाच्या विरोधात नाहीस.
अजिबात नाही. मी फक्त अनावश्यक खर्चाच्या विरोधात आहे.
आणि मी म्हणते की फक्त बचत करून जीवन जगायचं नाही.
मग दोघांचे मत जवळपास सारखच आहे.
फक्त पद प्राधान्यक्रम वेगळे आहेत.
शेवटी काय?
माझ्या मते पैशे कमवा, थोडे वाचवा, थोडे स्वतःवर खर्च करा आणि जेवढे थोडे गरजू लोकांसाठी ठेवा.
हो योग्य प्रमाणात बचत आणि योग्य ठिकाणी खर्च हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
हो. योग्य प्रमाणात बचत आणि योग्य ठिकाणी खर्च हाच सर्वोत्तम मार्ग तर आहे. हेच पन म्हणजे सेव्हिंग आणि स्पेंडिंग दोघंही महत्त्वाच आहे.
योग्य प्रमाणात बचत आणि योग्य ठिकाणी खर्च हा सर्वोत्तम मार्ग आहे.
हो. छान आजची चर्चा तर खूप छान आहे आपण पुढे अजून बोलूया का या विषयवर थोडं
तू तुला महिन्याचे किती पे म्हणजे पॉकेट मनी मिळते
मला थोडीफार पॉकेट मनी भेटते त्याच्या मधून मी थोडफार स्वतःवर खर्च करते स्वतः थोडसं ट्रिप अस ट्रीप साठी वाचवते जरा अऍक्सिडेंटली किंवा अचानक प्लॅन बनलं तर आणि बाकीचे पैसे सेव्हिंग करते माझ्या माझ्याकडे.
माझ्यापाशी तर उरतच नाही माझ्या पाशी तर उरतच नाही ट्रॅव्हलीने जातात ट्रॅव्हलिंगला पैसे जातात आणखी छोटे मोठे खर्चाला पैसे जातात आणखी मी शिकत आहे त्याच्या बुक्स पेन मधी त्याच्यामध्येच खर्च चालले जातात तर वाचतच नाही काय
बरोबर आहे. पण आपल्या दोघांचं मत जवळपास सारखंच आहे ना?
हो सारगाज म्हणू शकते तू.
चल ट्रिपला कुठे जाऊ शकतो आपण आपल्या पॉकेट मनीच्या सेव्हिंग्ज नी.
आपल्या बजेटानुसार
हो.
आपल्या बजेटनुसार तर महाबलेश्वरला जाऊ शकतो आपण.
बरं नक्कीच जाऊया.
आणि तिथं नाही जमला तर आता वॉटरफॉल चालूच होईल पावसाळा आल्यावर तिथं पण जाऊ शकतो
हो. माझे बाबा म्हणतात कमाई मला मुक्ताई किंवा खूप सारे धबधबे आहे महाराष्ट्रात आपले ते आपण पाहू शकतो. माझे तुला माहित आहे का माझे बाबा एक बोलतात कमाई किती आहे यापेक्षा बचत किती आहे हे महत्वा च आहे.
हो बरोबर बोलतात तुझे बाबा माझे बाबा पण असेच म्हणतात.
म्हणूनच महिन्याच्या शेवटी तुझ्या बॅलेन्स आणि मग आपला बॅलेन्स कमी असतो ते आपण थोड सेवंग कराचा प्रयत्न करू तर आपल्यासाठी जास्त महत्वाच ठरेल.
हो मी शेविंग करायचा खूप प्रयत्न करतो पण उरलेले थोडे पैसे पण निघून जातात.
थोडं अजून प्रयत्न कर होईल पैशाचा याज
हो प्रयत्न तर करतो
वाचला तर चांगलाच आहे चल खूप चांगला वाटलाच बस बोलून मला.
हो, आणि आवश्यक खर्च लिहितो का तू?
हो आवश्यक करत तर लिहिलेच राहतात ना.
बरं म्हणजे मो फोनवर रिचार्ज वगैरे तो स्वतःच करतात करते?
हो हो, मी स्वतःच करतोय.
अच्छा.
नाही.
बरोबर आहे मग तर. छान, आजची चर्चा खूप छान झाली.
हो खूप छान झाले.
धन्यवाद!.